हॅलो येतो आवाज नव्हता येत
काय हो आवाज नाही येत आं
मगा का बरं येत न होता मंगा का बर येत नव्हता का ना हा रेंजचा प्रॉब्लेम
हा रेंज जाती येते हम्
पाऊस झाला
हॅलो हा पाऊस चालुच आहे आज सकाळपासून चालु आहे. हा येतो येतो आवाज येतो अहो ते नेटवर्क कमी जास्त होतय ना त्याच्यामुळ
म्हणलं पाऊस पाऊस भरपूर चाले पाऊस
भरपुर चालु आहे बाई दिवसभर आज चालुच चालु आहे पाऊसच चालु आहे आज
आमच्याकड फक्त दहा मिनिटं आला-
हा का
हा-
लागले तेवढा पाऊस
सडा टाकला थोडासा फक्त
हम्म हम् इकडे चाललंय चांगलं
हा ना यायला पाहिजे चांगला पण मग काही येऊ न राहिल
हा नाही इकडं झालं चांगलं म
कधी आला सुधम
तुम्हाला फोन केला तेव्हा आले.
कोणी फोन केलत
मी नाही का तुम्हाला फोन केला होता पण नंतर मी नाही का म्हटलं ते शेंगा चांगलं आहे बा आस
अस मी उचालला तू उचालला नाही नंतर तू केला ना
हा मी केला ना तेव्हा आले अस तुम्ही केला होत तेव्हा नव्हत
हा हा मस् टाइम झाला ग मग यायला त्याला
हम्म लईज टाइम झाल
गाडी लाविली वाटतं का नाही पुढं मग गाडी लावून देईल आस पुढ
मग त्याला म्हणले कट्ट का नाही आणला तर मला जागा नव्हती उद्या परत यायचं ना उद्या आणतो आता काय आणतो मला नाही वाटत आता येईल मा कट्टा
हम्म ते पट्टी टाकून ठेवचय त्याच्या वल्ल झालं
हम्म एक्सईट नाही थोडंसं पाणी बिणी उडालं असं
हा हं हं पाऊस लागेल आता का
म पाऊस चालू अस
पण मग एक काम कर त्याच्या खालच्या त्या वरच ठेव मग वापरायला वरच्या भरून घ्यावा,
हा भरून ठेवीन राहात नाही ना ते उद्याकडं काढून घेते खाली
डोबळीन ते काढल का काकड्याद्या दादाला खायला
कसल्या
काकड्या डोळे वर का त्याच्या
काठ हा डोबलीमिरच होत
मग लाल हिरव्या मिरच्या आणेल का नाही ना रे हिरव्या मिरच्या नाहीते हा हा हा
काय म्हणते आई
ते ना वातून ड्रम मधी ताट भरायच असेल तर भरून घ्यायच बा अस हा सांग पाहिल्या तो आधी काय म्हणा पोतन गोणी कावर बांधेले म्हटलं अरे त्यांनी पोते ठेवेले त्यांना पोते परवडत नाही ना मग त्यांनी ते पोत्या भरून मग गोण्यांत वतून घ्यायची
आता असे पात पोते नाही कोणी देत पोते प्लास्टिकच्याच गोन्यात ओतून देतात.
हा तर त्याला असं वाटलं इड ग का म्हणलं नाही अरे दादाजी घेतील का म्हणलं आज पोत घेतलं नसतं त्यांनी म्हण
बाई परवडला मारुद्य मला लयीच धाक पडेल होता मला धाक पडलं होतं माहिती का मी जर पैसे असे तर अजून एक घेऊन ठ्यावा लावला अस
हा याचच आता बाई या पोत्याचच काय खेळ केला, तुला सांगितलं त्यानी?
हा काय
कायते म्हणत टायर पंच फुटलं काल काय म्हणत होता
हा परत का
हा काल म्हण टायर म्हण म्हणते जुनं लावलंन टायर करायचं होत मग त्यानी ऑनलाईन हजार रुपय हजार रुपये मारले मग काय ते म्हणलं आता तुला टायरचं काम आहे करत मग दे आठ दिवसनी मला म्हणलं
देतो म्हणजे आता ही देयेल नाही का
अ दिले त्यानी पण मग तो म्हणला टायरच तर मग माझे वाटकलं मला आता तू टायर घे
ह ह ह् झाला सर कारण की गाडीत त्यांनी एकजुन टायर टाकून नेले होत ना
हा मग म्हणला तेव्हा आला टायरच करून घेन मग मला चार आठ दिवसांनी दे मंग मंग मण चालल
तेवीशे वीस बास हजार रुपये गेले ते डायरेक्ट चालत गाडीचच टायर निघून गेले
हा
हम्म मबाईप
त्याला म्हणा आता क्लिअर झालं का सगळं परत सगळ्यांना पैसे साचवून डायरेक्ट क्लिअर करून घ्यायची ती गाडी तर म्हणले म्हटले आता पोत परत नाही नाही याला राहून जाईल काय तर
नाही बा माझं माल शेंगांच लई टेन्शन म त्याचा असतं ना मग नसत मला काही टेन्शन कारण की तती मग मागितली हो एकदा माल एक दोन वर्ष झाली तेव्हा लागत होत ना तिने ती पन्नास किलोची छोटी गोणी राहते हा मग तिच्याक होता मग मग दिलं होती तिने मला वाप मला म्हणे तुला की मग तुलांनी इथ तसेच दिल्या होती लागत राहत बाहेर जायला नसल्यावर वैतागून जातो
आणि ते कसं आहे शेंगा माणूस एवढ्या एवढ्या फोडीत न टाकीत घाई घाई आणि ते विकतचे शेंगदाने आणि केवढे मोठे घ्या पण त्याला चव नाहीय
नाही ते तर आहेच ह्यावेळेस त्याच मेहरुणीची आत्या ने करले त्याची मोटर गेली चोरीला का असं काय मग त्यांची ती मेथी तशीच येऊन गेली शेंगाई नाही झाल्या त्याच्यात पाणीच नाही भरलाय झालं
हह
हम् मग म्हटलंय नको मलाच पार लागेल दुसरीकड त्यात नशीब आक्का बोलता बोलता बोलल्या म्हण घेतलाय म्हण म्हणत्या आणिक पोत म्हटलं थांब केवढ्यायला घेतलं एवढं मी यांना ना सांगितलं होत पायला त्यांनी एक ठिकाणी पाहिलं पण ते सडा एक सहा हजार सांगितले ते पाच सहा सहा हजार
हा हा
म्हटलं एक काम एवढं एक पोत घ्याच तर मग अर्धच घ्या एवढं काही लगेच पैसे नाही ना
हम हम
परवडलं मग म्हटलं मरोदे ते पैशच काही करा म्हटलं इकडं तिकडं पण घेऊन टाका पहिलं
नाही मग योगिताला एक पोत अर्ध घ्यायचं होत तू म्हणले ते अर्ध त्याच्या
नाही नको ते अर्ध मारध ले वैतागते ते पुरं मला डोक्याला त आण आता हे परं टेन्शन नाही मला रे परत आता पुढच्या वेळेस त्यांच्या काय असलं का त्यांना सांगून ठेवा मी की आता घेऊनच ठेवल परत
आणि माणस थोडं थोडं वापरी तर ना ग घर शेंगदने एवढे एवढे टाकले ना तरी होऊन जात शेंगादाणे फोडून पाहिलात
हा छान आहे
हा आणि निसून पुसून वाळून चोळून घाबरत अजीबात नाही
हम्म हम्म
हम
नाही बरं झाल शेंगा असल्या का मग थोडं पुरत ना
ह गाजर अजिबात नाही त्याच्यामध्ये जीवनाच्या आधारीत ये बाई
काय झालं
अस त म्हणतो जीवनाच्या आधारीत बोलायचं काहीतरी मग जीवनाच्या आधारीत त्यांना शेंगा लागतं वावरातल्या च चांगला राहतं विकत परवडत नाही बाहेरचे विसाळी ईतक राहत काग
म म
आणि वावरातलं ते घरचं बरोबर हो वावरातलं पुरत त आत्ता मग
ह ह आ
तांदळा सकट
काय झालं.. हा ना त्याला काय मग येईल ते घेऊन यायचं असलं येताना काही गाडीच आसते कारण गाडी तर नाही आज घरी आणलेलीच नाही मग नेणार आसंल भरून बिरून परत तर काय माहिती
हा तो म्हणला होता येणार परत तवा येतो घेऊन मग
हा मग येणार आसल आता गाडी तिकडे लावेल म्हटलं खर तो काय माहित येतील काय नाहि ते
हा काल प्रसाद आला ग प्रसाद नि मामा तवरका आमचे लावूस्तवर आता माणूस ठेवाला सांगून ठेवाव लागेल म्हणजे तो कधी येईल अण कवा का येईल लगे टाक
हा मग काय येणार असल्यावर आले हे तवर आता ठीकच पण मग नाही आले तर त्याच चेक कराय येणार असलीत तरी घेऊन जाईल
हम तेच मग बघा आता काय ते काय इथं लवकर आलतं मला असं वाटलं तो दुपारून येईल का काय शाळेतून तेलाची पिशवी ते आणणार होते मी साखरेच्या पुड्या आणणार होते पण मग काय नेमका ड्रेस आ
इकडून आणि मग म्हटलं द्यावा हिच्या हातनं हा मी हाय हेच्या पुढे मी इथच पुढे आहे ग
हम्म हम्म हम्म हम्म.
हम् पण ते नेमकं बाकीचं राहिलं ना पण तो घाई घाई आला म्हणलं आता कुरोड्या आहे तरी द्याव बाई. काय बाई बर हे‌.
हा नेतो बरं झाला कुरड्या दिल्या.
आहे लाईट.
आमचं का तस आले.
ते भरून ठेवावं नाहि परत वा सादळंल बिदळे
नाही नाही आता मी तर ना. उदकता मोकळा फरी ते
का आला उद्यापर्यंत वाटपाती.
मग संध्याकाळी.
अगं कक्यातलं लगेच काढून लगे डब्यात बनत कि. किक टाइम लागणार.
तुम्ही कोरडायचं चावडता का. मिशांगांचं वलं.
नाही नाही. नाही शेगांचं नाही म्हणत मी शेगा कधी पण भरता येत शेगाच उद्या भरपारवा.
कुरडइचा डबा आहे कुरडइ आहे का डब्यात पलते कराय लगेच.
हा ते काय होतं मग साधळून जातील बाउगीच.
ह ह नाही ते आता भरीत थोड्या वेळा बसले ते पीस कटिंग करा. ब
हम् ह
लाईट नव्हत होत ती लाईट फॅन सयव राहती झोप येई ना दिवस भर कवर बस तीन साडे तीन.